हॅलो. हां. बोल की. हा हा. यायलाय ब्लु टूथ लावलय -
ब
काय? हा पाहुणे आल्यात. आवाज यायलाय काय? आवाज यायलाय ह. जास्तच आल्यात रे काय करायच? एवढं आलंय?
करू काय चालू?
अरे मी बाहेर म्हणजे दुसऱ्या रूम मध्ये आहे रे मी. कांडा बिया पडल्यात काय बाप्पा लई अलाय काय?
चाळीस मिनट हम हम्. नई त्यांचं ऐकू यालय रे म्हणजे तुझा येतोय सोड आवाज खरं त्यांचं पण यायलय जरा.
ब्लुटूथ लावलय रे मी. ह आता येतय काय कमी काय जास्त. कस पण होतंय सोड. केवढ जणांच होत की तस आपल्यासारखं.
म्हणार लई ते गोंधळाचा आवाज असल्यामुळ आणि कॅन्सल होईल.
हा मग काय आणि काय?
आणि काय नाही बघ आता ते जास्त टास्क करत बसलेलो.
हम्म हम्म. आत्ताच आली तरी पाहुणं. अगदर नव्हते ह मी पण आता नोट्स लिहत बसलो अनिकेत सर च झालं नोट्स आता हे जुवेर सराच लिहालोय अडवांस. टेक्नॉलॉजी.
अडवान्स मी ते लिहणाराय अजून ते लिहाय नई अजून काय. मी ते आल्यापासनच नाही ते टास्क करत बसलोय ब म्हणजे.
जुबेर सरांना जास्त पाठवल्यात रे हम् हम जुबेर सरांना कसं? वीस वीस वीस पानं काय तर जुबेर सरांनी पाठवल्यात.
हम्म.
बाकीच्यांनी पाठवल्यात हेनी पण जास्तच पाठवल्यात की.
फास्ट व्हालय की रे.
दहा बारा होत बहुतेक.
हम्म दहा बारा.
एवढं कोण लिहिणारा बा इथलंही जास्त बघ की कॉलेजला इनात. शिकवायला.
हम्म अग हे लई दिल्यात माझ्या ह्यातलं दे.
पटकन जा
प्रोजेक्ट काय तेच कृष्या मर्दा सां मी कृष्याला सांगतोय का हे करूया ते करूया कृष्या म्हणतोय - हे नको करायला दुसरं करूया ते नको करायला दुसरं करूया आस.
आता कसाय नाव पण द्याय पाहिजे नव्ह शुक्रवार आला. मी उद्या देणार आहे ब ना कोणी सुम्याला सुम्याला मी तेच किस सुम्याला मी सांगितलं बाबा येणार असेल तर हे नाही तर राहुदे. मी उद्या नाम दे नाव देणार आहे माझं आणि जो येईल तो येईल. मला काय नाही.
ते नाव कमीत कमी चौघं जन द्याय लागते ना.
हां म कस हाय सगत तयार करून ठेवलो रे झालं की माझं. मपेज होमपेज होमपेज तयार केलो हा चालू केलोय तयार करायला. काय ते फ्लोचाट आणि अलगोरिदम पण काढलोय टेक नोवा. टेकनोवा कं वेबसाइटचं नाव आहे टेकनोवा. गॅजेट स्टोर इलेक्ट्रॉनिक गॅजेट स्टोर हा. टेक्नोवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट स्टोर अस. सगळं म म
कॉलेज का?
आं.
का म्हणला?
काय म्हटलास? ओवर्हर काय हा स्टोर स्टोअर हा. हा स्टोअरच करायलोय रे हेज काय म्हणतात. इलेक्ट्रॉनिकच आयफोन असेल मो मोबाईल असतील. लॅपटॉप असतील कॉम्प्युटर असतील.
हम्म हम्म.
हे सगळं फ्लिपकार्ट वरनं अमेझॉन वर न्ह उचलायच सगळं यावर टाकायचं त्यात बाय होणार सेल होणार सगळं होणार. असं चॅट जीपीटीला विचारल तिने म्हटलं हा ओ के हाय चांगला हाय म्हणजे भारी करू शकतो निमान पंधरा पाने प मिनिमम म्हणजे पंधरा पानाच केलं तरी पण चालते न्हव? हम बघुयाबा आता उ उद्या सरांना सांगतो काय म्हण त्यात बघूया हम्म.
हा सांना सगळं असं असं करण म त्यामुळे तुला ते पण पाहिजे रे. अरे ते पण पाहिजे तुला पंधरा पेजेस चालते काय विषय नाय. खरं ते बुकिंग केल्याव म मेसेज याय पाहिजे बुकिंगचा.
हा तो येईल की सगळ होणार की डाटा बेस जोडल्या ओय व्हॉट्सअप वर व्हॉट्सअप वर कोण म्हणत सर म्हणतलीत असं?
व्हॉट्सअपवर नव रे आता मी काय तर बाय केलो नाही बाबा. तसं नव बाय केलो नी मी मला मेसेज याय पाहिजे युअर ऑर्डर इस सक्सेसफुली
हा ते त्यातच येणार त्या पेज वर कसं असते माहिती काय ऑर्डर केलास क नई ऑर्डर केल्यावर नंतरन असं त्या पेजवरच येणार ऑर्डर सक्सेसफुली असं. प्लेस ऑर्डर असं कायतर येईल मेसेज. आता म मता माझ्या मित्राचा प्रोजेक्ट हाय रे माझ्याकडं. त्यात तेनं म्हणजे कसं केलता ते ऑर्डर येते ऑर्डर डिलिवर्हर पण होते सगळं होते असं केलता तसंच करणार आहे मी पण.
ऑर्डर दिली होते?
असं ऑ हा डिलिवर्हर होत ते अस लिहिते डीले ऑर्डर डलिव्हर्ड या तारखेला डिलिवर्ड झाले.
हा मग ये ना याता की पघ तू ओढरलीि ते वयत नाही ढल
नाही नाही डिलिवर्ड म्हणजे ऑर्डर आलाय या तारखेला
ह
लगेच येते ऑर्डर रे थोड्या वेळात हा
म्हणे लगेच मसेज होते का थोड्या वेात
हा थोड्या वे नंतर की ऑर्डर डिलिव्ह झालाय हा त्यातच येते रे त्यातच दाखवते हा ऑर्डर डिलिवर्ह झालाय असा हा म चांगलंय नव तस पण हम्म
त्यामुळे तुला
तर हाय माझ लॅपटॉप मध्ये तुला कधी तर दाखवतो मी काय
हां कमी रा का
हा हा त्याचे प्रोजेक्ट आहे माझ्याकडं लॅपटॉपमध्ये आहे लोक प्रेक् इचलकरंजीधच उचललेलं सगं मी पण तेच ब उचलकंजी मध दुकानं उचलणार सगळी मॅप वरन लोकेशन आणि फोटोज भेटतात त्यावरच बघायचं का
फोटो हा त्या दुकानात कुठलं दुकान आहे म्हणलो आणि आपण कुक दुसरीकडडे आपण फोटो उचलू शकते ना
हा तेच कि आज अरे क्लासमध्येध्ये आमच्या आ ह ते की आमच्या इंटर्नशिपमध्येध्ये एवढं एवढं काय काय शिकवल्या माहि काय मरदा आमच ऑफिस वर्कच चालू आहे समज तू लय भारी शिकवला आ तर आता म्हंटला सरनी आता तुम्हाला एवढं डीप मध्ये शिकवणार का नाही कोडिंग वाटते नंत काय शिकवणार नाहीत हा ते म्हटलंय तुम्हाला तुम्ही वर्षभरच्यारा केला की नाही हा त ते ते म्हटलं रे सर म्हंटले वर्षभर जर केला माझ्याकडं तर तुम्हाला एवढं टॉप म्हणजे हे करणारे ट्रेन पूर्ण ट्रेन त्यानंतर निघ तर डायरेक् जॉबच भेटणार अस एसटीएम सी एस एस ते शिकवते डीप मध्ये सांगितलंय म मला खरं ते त्याला टाइम जे म्हणजे असंय आता तो शिकवालाय म्हणजे सांगालाय बेसिक बेसिक सांगलय कोडिंगच काय पार्ट आहे कोडिंग आम्हाला सरांनी म्हट की म्हणजे तुम्हाला खूप कोडिंग करावाच लागणार नाही तुम्हाला पण तुमच प्रोजेक्ट पण होतय आणि तुम्हाला कोडिंग जरा पण करावं लागणार नाही
म्हणजे काय मग कशात न करणार आहेत
काय तर सांगणार आहे म्हटलं बघूया आता ते माहित नाही ते काय तर सांगेल बा आता माहत नाही एवढं हा इई कॉमर्स हा इई कॉमर्सस हा वेबसाईट तेच की
मगर तु का आले तेी प नि कमर्सत हो आहे ना
हा तेच रे इई कॉमर्सच करायलाय ते सरांनाच सांगणार कि मी तिथं आहे होंडिया आल्याला माझं म्हणजे आमचं सरांना असं अससं आता एवढं काय काय केलं तुम्हा लॅपटॉप माझे लॅपटॉपच घेते शिकवायला. मग त्यात केलात काय काय आबा त्यांनी वेबसाईट तयार केली त नाव ज कंपनीचं
हां.
ते आता माझे डोमेन माझे डोम. तला हे केल्यात.
कायलाग.
अपलोड केल्यात माझे लॅपटॉप मधन, असं असं काय काय शिकवाल ते आता. आज.
हां भारीची क्वालिटी किे मग फोन घ दु. बै म्हणून उतला नाही काय?
नाही उचलले न. हा तेव्हा उचललो नाही हा नंतर ना फोन. तुला म ह नंतर तुला मी फोन केल ते. ते शिकवाल ते म्हणून, आम्ही बसल त्यानंतर कायच केल नाही. सर शिकून गेलीत काय हा आणि आम्ही चार. र्यंत असच लॅपटॉप व मी सरज मी सूरजच होतो दोन्हीच होतो नुसता. मग निवांत. निवत हे हा चार पाऊस पडल तर रे सरज रेनकोट आणला नव्हता. मी आणलेलो रेनकोट तो आणला आणि, मग कसं जायचं म्हणून त्याच्यासाठी ना मी दोघच थांबलेलो चार ला घरला आलो. तीन ला तीन साडे तीन ला तिथन निघलोय. तीन चाळीस ला निघलो तिथन चार ला घरला आलो मग निवण. जेवलो बसलो जरा
मग मग तिथं काय काय काच बसायला मग तुम म्ही.
ह मोबाईल बघत बसलेलो आणि काय? नाही नाही मोबाईल व कस आम्ही काय करत नाही, रिसर्च सांगितले आम्ही काय लवकर. करत नाही लवकर एवढं काय, नुसत मोबाईल चालवत बसतोय.
अ कोतच राणी म्हण तोच करतच नाही.
होय आम्ही कर अरे शिकवतात रे मग शिकवत प्रॅक्टिस करायसाठी की नाहीले. तुला काय काय करावं लागणार. म्हणजे आज काय शिकवत माहिित आहे काय? जे वेबसाईट असतात का नाही तयार केलेली. हा ते गुगल वर अपलोड करायचं. मग आम्ही व्यवसाईर कुठून आलो.
हां.
हा असं आज श हे शिकवले थांब दून. हा.
पैसे लागतात ना डोमिनोिक याला पैसे लागतात ना.
डोमेन विकत घ्यायला रे सराकड आहे ना, म सराकडं आहेा रे म्हण. हो. तुला समजलं नाही रे काय शिकवलं. तेच म्हटलं रे हा ते सांगितलं तुम्ही? अलोड त्या म्ह तो फ्री होता दु.
म सर आ हॅलो आवाज गला तुझ. हॅलो.
होत काय हा यालाय काय.
हा आता बोल काय म्हधला असतो, तो फ्री होता हा बोल की अलाबाद.
फ्री होत म्हणजे दुसरी काय, दुसरं काय तर शिकवलंत रे दुसरीकडनं. अ दुसरीकडनं कायत शिकल ते. का बडा दूर पंधरा महिने का झा तेच कि आता करू तर दे आ हॅलो हॅलो नंतर ना बोलूया बा लय दंगावाले लय दंगावाले म्हटलो नंतर बोलूया
हो आवाचरीलाे
मी गेल्यावर फोन करतो तेच की आपलं उग कॉल पण रिजेक्ट होईल रे
हम
गेल्यावर मी कॉल करतो तुला
बोत बोलचा बघायश न कर निहा ग तो वाट असू कर बसत मग